हॅलो
हा बोला की
काकाच्या हा सुधिके तुझ्या पन थोडाच आहे हा बोला की
नाही तुम्हाला रेंज नाही बघा आमच्या इथ फुल रेंज आहे.
हॅलो
हां बोलाकी हॅलो
आत्ता आवाज येतो का माझा
हा येतोय येतोय बघा हा बोला की
हा हा
स्वयंपाक
स्वयंपाक आता थोडा केला असेल बहिणीनं काय तर जाऊन मदत करायची जरा.
हा हा
कधी साडेतीन वाजता घरानं बाहेर गेलोय अशीच आहे बघा ह चहा जरा करूया थांब म्हणाय लागलेली म्हटलो थांबव नंतर वेळ होतोय.
हा
हा काय चाले बस स्वयंपाक सुरुवात कयची
आता करायची बघा जरा मटकीची डाळ भिजवली डाळ कांदा करायचा त्याचा थोडा
हा हा ते आताच
हो काय म्हणलं अस
लाईट आता जाईत नाही काय म्हटलं तिथे दररोज जायत होती ना ती
जाते कि रात्री तर गेलतीय जाते रात्री किती ला गेली त बघा साडे दहा ला गेली त दोन ला आली आणि सकाळी आणि सहाा गेलतीय हम्म आणि सका काही झालं गेल ते सगळ स्वयंपाक झाल्यावर दहा वाजता आल्या
ब
जात्या तिचा काही भरोसा नाही जाय लायटीचा
होय लाईट नाही नसली की काय सुधरत पण नाही हो
सुजब नाही काय
होय ह
मघ आणि काय
काय ब का पाऊस नसल्यामुळे आता काम पण
होय पेरणी देल तुमची काय झाली का नाही
नाही मग तु पेरून तरी का करायचं सांगा आवाज ते मग सगळं
पावसासाठी ते पेरणी तेन थांबलेत
होय होय. पाऊसच नाही हो पाऊस तेवढा पडला असता..
हा. काय भात पेरताय काय तुम्ही भात लावताय सा काय?
होय भात नाचण थोडा असते.
हा नाचण्याचं काय करताय?
अं नाचण्याचं काय तरव म्हणजे रोपच असे आपण तरव्याचं नाही ते विसरकायचं बी
हा.
आणि त्याच मग रोप येतेात मग ते उकडायचं असं आणि नर. तर ना ते लावायचं असते.
हा हा त्याची मळनी तेन कशी काय असत्या?
तुम्हाला निमष ना असत.
असस्तेव हा ह
हा आपलं ज हच ज्वारी बाजरीच कसं मत का नाहीकनच तसं तसं त्याच पण त्याच क वर क क कााून घ्यायचे असत्या त्याच ते वैरन जनावरांना घालतात मग ते व वरलं ते सगळं बियाणं नाचण्याचं का नाही नाचण्याच कांड म्हण असत ते सगळं कापून घ्यायचं ते मळताना मशीनमध्येध्ये एकच वाळवायचं आणि मशीन मध्ये म्हळून घ्यायच.
गयतो हा हा. त्याचं काय आंबिल तेल करतायस.
होय आंबिल करतोय भाकरी करतोय होय होय करतोय घीया मग नाचण्या भाकरी पण कस शुगर लोक पापड आम्ही तर कधी केलेला नाही पण आमच्या आजीला एक दिलेला नाचणीचे पापड आम्हाला भरून दिलेला म्हणजे आजीचं बहीण
हा हा हा हा
आणि ते कसं नाचण्याचे आंबिल पण एवडं चालते आणि भाकरी पण शुगरच्या लोकांचा प्रोटीन साठी ते खायला लावत्या तो
चांगला असते होय रक्तवाढी साठी चांगलं आहे हो ते हम्म लहान मुलांना द्या म्हणत नाहीत रे
हो जा साईड ला जा दौदलाबाई कशी घे हो शाळेत न चाल्यात की
हा हा
आणि काय मग?
काय नाही बाबा. कांदा चिरा लावलोया डाळबीज घातल्या भात घालायचा. थोडं थोडं आवरायचं आता.
जुलो मार त्याच जर उन्हात घातलेलं ते काढायचं होतं.
हा हा
नाही खाली असले कोंबड्या हे करते तो
हा कोंबड आहेत का कायती
कोंबडी भरपूर आहे तिथं
तुमच्या हा
पण दुसऱ्यांच्या इतना गहू उन्हात घातलं की खाद्यात निकालते तो
रंगातच लावून दे ब गाडीत का आहे करायला लागलेत म्हणा हम्
त्यात विस्कट त्यात ते तसच त्यांचं खाली काही घालून चालत नाही
नाही नाही आणि घाण वाटत म काय पाहिलं नाही
हा आणि कुठनं पण फिरून येतेत ती
होय होय घाण वाटतय
घाण वाटते
आता जेवण काय करणार आ मग
शेळ्यांचे आता जरा किती डाळ भिजत घाातला त्याचा डाळ कांदा करायचा हा भात जरा लावायचा कुकरला भात शिजला की मग भाकरी करायच्या चपात्या बघायच्या किती आहेत सकाळच्या
आमच्या पण बहिणी सकाळीच चपात्या होऊन केल्या हो ते शिल्लक आहे भरपूर त्या चपात्यामच्या घरात कोण खात नाही त्याच्यामुळ आता वरड त्यातमध्ये थोड्या जण असल्या तर भाकरी करा हा मनतात्रे खाात्या नाहीय बाई
खात खात नाही
हॅलो
काहीच नाही
मग तिकडचेच पोहे केलं तर?
चपाती.
हा चपाती मिक्सरला लावायची आणि त्याला काय कांदा. त्यां आपण कसं पोडणी घालते ना पोह्याला तसं पोडणी घालायची. फक्त मिरचीच्या ठिकाणी आपण लाल तिखट आप आपलं वापरायचं होय छान लागत. त्यात दही तन घेऊन खालना छान लागते हम्म.
ह आम्ही कधी गेल तर करून बघतो.
हा ते तेवढंच एक दोन हेज करून बघा आणि गरम गरम खायचं छान लागत ते नंतर कसं भाकरीच मऊ राहतय तुकडं केलं तरी. चपातीच तुकडं कसं वाळवून येते चपाती दांडरते ना
वाळतय त्याज
नाही इकड
काय ते वारं सुटले काय हॅलो
हॅलो
हा वारं सुटलंय काय म्हंटलं?
हम् इकडे पण वारं सुटलंय.
त्याच्या मस्ते आडचणी यारीला लागले.
हम्म हम्म!
हम्म आणि काय मग?
ह काय नाही बघा करायचं उद्या जराचा गावाला जायचंय म्हणून मगाशी फोन केलतं उद्या काय फोन करायच होणार नाही म्हणून. आज होतय तेवढं करून घ्या म्हटला हा.
हा हा हा हा! ह हॅलो!
हा बोला की आवाज येई ना ओ तुमचा. तु पाण्याची बाटली आणला नाहीस? पाण्याची बाटली कुठे हाय आपली? घेऊन ये पाणी भरून मला तहान लागल्या. हॅलो!
हा बोला की ते काय काय.
मग आणि काय म्हंटलं? आधी पाणी घेऊन ये जा तहान लागल्या मला कुठे ठेवलायस पाण्याची बाटली?
हॅलो!
हा बोला कि.
कस लावताय ते पाणी.
नाही फ्रीजला लावत नाही ते फिल्टरच पाणी पितोय नाही पाणी संपलंय. हाय वे मग ते आण म्हणून सांगितल होत आमच्या पलीकडच्या सासूबाईच्यातून. त्यला!
हा हा! ते आता विकत घेऊन प्याची पाळी झाल्या.
होय आम्ही विकतच पेतोय इकडं.
हॅलो हॅलो!
कायमच.
होय वा कायमच ते फिल्टरच पेतोय ओ.
ह
ते कसं आमच्या इकड सवाळ पाणी येतंय नाही चावीला.
हॅलो आवाज का येत नाही ओ?
तुम्हाला रेंज नाय.
हॅलो!
दोन मिनटं करतोय!
हा!
हॅलो चहा झालाय ओ.